भावा काय म्हणतोस? हाय घरी हाय
घरिये काय म्हणतोस? काय नाही आता जेवलो बाहेर फिरतोय जरा -पाऊस लागतोय चांगला पाण्यातून फिरतोय
आतारे सकारे
नाही आजारी नाही काल होतो जरा ताप आला होता तर फिरतोय हा आलो डॉक्टरकडनं जाऊन आलो आता जर त झोपण होतो दिवसभर तो आत्ताच- म्हणजे संध्याकाळी उठतो तर म्हटलो तर पाय तरी मोकळे करूया
हा- हा -हा
काय म्हणतोय बाकी?
काय नाही बघ तेच आज आला नाहीस बघूया म्हटलं कुठेस
होय
हॉस्टेलच्या रूम दिल्या परत साफ करून
होय मी कधी- कधी झाल हे?
हम्म...
झालं कधी -कधी गेलं एवढं शिफ्टिंग मग मारलं तुम्ही?
आम्ही केल्या मगाशी आलो कॉलेजवरन
होय
हम्म कॉलेज वर ना आलो मध्ये संजय दादा खाली गेलेले पोरिंच्या हॉस्टेलकडे
होय
म अ तिकडन आलेत ते मग त्यांना सांगितलं
होय
त्यांनी- जे त्यांना जरा मदत करू लागलो आलो
होय आपण पण मदत केल्याशिवाय कसं होणार एवढं तू एकटा कुठ तेवढ हे करा काय म्हणतोस मग? काय आज फोन कर अरे ते मागे भुईमंगाच भेटलं तो आमच्याकडेन होईल काय भुईमग? आमच्या एकाच्या मातीत भुई मग मागे तुला बोललो होतो तू आमच्याकडच्या मातीत होईल की नाही
ते होणार की तुमच्या इकड
होईल ना तुला दा कत तू आला तस बघ मागे तीच माती रे आमच्या घरा लागते माळे ाकले ठब हो एक एकदम पण लाल नाही पण थोडी हा लाल त्यात होईल ना माती ह उच आहे माती काय टेन्शन नाही थोडं मतछढ
हा हा हा
ते काय काय करावं लागतं तू त्याच्या जास्त काय हे असत की एवढं नाही एकदम पहिल्यांदाच करणार आहे बघ करून बघणार आहे मी तुम्हाला मग सांगशील की नाही
सांगणार की हो काय आत्ता नाहीला होत णार थोडा पाऊस कमी झाला ना
हा
पावसाच्या आधी तुला ह्या वर्षी नाही करता येणार आता पुढच्या वर्षी करता कराला लागणार ती
होय की आता पाऊस भरपूर पडला म्हणून की काय
होय जास्त ते आपल्या भात सारखं नसतंय भाताला कस चिक्कल मध्ये पण चालते ते
होय ते माय ते जरा फळफळीत जमीन लागते की ना सुकी एकदम अशी. एक एकदम घुस घुस भुस अशी जमीन लागते. होय पण ते आमच्याकडे मधीच कसं.. पाऊस नसतो तवा पेरल तर चालेल काय मध्ये आता पण श्रावण..
हा मध्ये जर असा एक दहा पंधरा दिवस थांबला जमीन अशी भुसभुशीत झाली ना मग चालतेय ते करायला.
होय.
चालतय ना. होय अ माझी हाय.. तशी दहा वीस मळ्या आहेत तशा त्याच्या साठी.
हा हा हा.
ते पाऊसात आणि ते आता जे आता बघ. लगणपस नंतर होऊ शकतो का आपण पाणी.. नुसत कारण नंतरसआता होम्हणजे आ त्यामळ्यातला भात आहे ना. लावणीचहतय ते. तांदू ते नंतर होऊ शकत का असं पाणीने देऊन. होय आता ते तर अर्धा भात आहे. होय आज पण ते भात लावत होत की.
ह ह ह.
काय बरं नव्हतं तरी जायचं लागते लावली की काय. माझं काय मी तेवढं मनाने नव्हतो शरीर नव्हतो. तो ते काय बाबांची तब्येत नव्हती बरी त्यामुळे.. काय मला जाला आणि तिथून आलो तो झोप... आपलच मग त्याला काय जास्त हे. आमचं काही ते बैल आहेत काका आहेत काय नंतर.. तर नांगर हय मी प.. आणि तू कोन हेस मग हहही हा करर.. चा थोड्या दिवांनी तू पण होशी... बायकोचा बैल हहहह.
ह मी काय हायच.
अहहह अहहह आम्ही काय.. बैल होणार. बैला होणार, होयला लावणार
ह ह ह. बैले लावायची कामाला. ट्रॅक्टरपेक्षा बैले लावायला बर पडतं.
एक नंबर उरे. लावायला पण मजा येते, ट्रॅक्टर सारख. कस टिपळ टिपळ राहा... काय.. पण ते भुईमुग लावायला ना, तो ट्रॅक्टर एक नंबर. फळफलीत जमीन करायला.
हा फळफळीत करायला, ते नांगर वगैरे मारून.
कण टाकला की मस्त, एकदम फळफळीत होऊन जाते बघ जमीन.
बाकी मग काय म्हणतोस? जेवलास की
जेवलो. आत्ताच जेवलो.
हम् हम्..
भैमुगच सांग आता एवढ्यावढ.
त्याला हे बी किती ल.. करणार आहेस तू दहा दहा एकरला करणार आहेस का?
नाही एवढं नाही र, मी तुला दाखवली ब दहा बारा मळ्या घरा समोरच्या
हा हा म्हणजे ते एक. एक दहा पंधरा गुंठे आहे ना काहीतरी?
होय. दोन-एक गुंठे होत
हा हा हा हा मग त्याला हुं हुं हुं एक, दोन किलो लागणार बी.
होय. मग इकडून काय असं वेगळं नसतं ना, बी मध्ये क्वालिटी- बीलिटी की अस
नाय. क्वालिटी वगैरे अस काही नसंत घरगुती बी असतं. आता कस असतय माहिती आहे, समज तू ह्या वेळी पीक काढलंयस. अं आता या वर्षी पीक काढलेस ना तू, मग ते पुढच्या वर्षी बि ला वापरून नाही चालत तुझ ह्या वर्षीच बी तू वाळवलस,
अ समजलं, म्हणजे ते आमच्या भातासारखंच आम्ही पण तसच वापर. तु तस.
म्हणजे ते एक दोन वर्ष ठेवलेल्या शेंगाच असतात. त्या बि ला वापरायच्या असतात.
होय. ते एकदम चांगल्या येतात की काय?
होय.
होय आणि इथं ना, त्याना मग थोड्या टायमाने रुजून माती पण वर करावी लागते ना.
नाय मागचे सगळयांचे प्रश्न नाही, सोड ते, रोटर मारला की होतय तसं
नाय, आमच्याकडचे काय म्हणतंयत माहितय ते मातीशी जरा वर केलं ना की म्हणजे शेंगा चांगल्या झडतात. घडात
अच्छा अच्छा.
वय असं म्हणजे म्हणत वय रोटर म्हणजे काय असतं ते?
रोटरी म्हणजे ते असं अ दातरी सारखं नसते काय, दात असल्यासारखं आणि ते फिरतंय बग ट्रॅक्टरलाच असतंय ते.
होय
त्या आता भात लावत करा ना मी चिक्कल करून त्या चिककल मध्ये ते छोटा ट्रॅक्टर असतोय तो
होय
तसंच ते मोठा असतय नांगर
हा हा ते दाते हा जाते जाते जाते एक सोडण एक अस तो असतो तो लांबलांब
एक सोडून एक असतय ते
होय चालतेय बघतो मी करतो तु बाकी ठीक तुझ्या इकडेन काय कंडिशन शेतीची आहे ठीकठाक ती वाहून गेली कोल होय अजून तरी काय पावसाने नाही
पाऊस लागला दोन दिवस
होय
आणि मग उघडला एक चार दिवस आणि तेवढ्या सगळ्यांनी पेरण्या करून घेतल्या आणि आता जोरात चालु झालाय पाऊस
होय ते मागच्या रख व्हायचं कोल्हापूर बुडाल तस
होय मागचं त्यावे आमचं पीक काहीच नाही मर्दा
होय जाम नुकसान झाले असतील की नाही तुमचं
हो मागच्या वर्षी जाम नुकसान झालंय
होय ते पाणीच किती भरलेलं बाबा ते माड माड जे माडांची च उंची केवढी होती तेवढं पाणी
अरे आमच्याकडची होती ना कोल्हापूरला ती पाचव्या मळ्यात अडकूनच खाली बिली का आहेत ना चार दिवस
कुठे
इकडे कोल्हापूरलाचं हे आपलं तू सांगलीला जाताना चौक लागतो बघ. वळण मारून त्या साईडला होते. होय पण पहिल्यांदाचं झालं असेल एवढा कोल्हापूर जिल्हा बुडाला. ते एवढं याला एवढं कधी झालं नव्हतंय.
आ पाऊस जास्तच पा आता तर कालपसून गगनबावड्यात तेवढाच चालू झालाय पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात म्हणजे कोल्हापुरात म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात महार आपलं आपलं गगनबावड्यात जास्त पाऊस झालाय.
होय.
होय
मग ते आता घाट बंद केला असेल कि घ्यायचो इकडे आम्हाला शॉर्टकट असतो भुई बावडा बंदचं केला.
नाही तो आहे कि चालू करुळघाट चालू आहे.
होय
तो नाही आमचा दुसरा एक शॉर्टकट बंद करत की काय भुई बावड्यातून असतो डायरेक्ट बावड्या गेट आहे बघ यांच तिथून बाहेर पडतो शॉर्टकट आहे आम्हाला.
ह अच्छा अच्छा.
होय बाकी ठीक. अभ्यास झाला की आता पेपर घेतील पेपर आहेत ना आता आपले
हा आपल्या लागतील आता नेक्स्ट महिन्या आपल्या नेक्स्ट वीक ला
तुझा अभ्यास झाला की नाही.
माझं चालू आहे कायतरी करायचं.
होय.
काहीतरी केलंच पाहिजे अभ्यासातलं काय आज लेक्चर झाली परब सरांच्या आणि संतोष मॅडम. आता परबसरआले आहे बाय केमिस्ट चला
नाही. चालतय ठीक आहे. बाकी सगळ्याचे ठीक ना बाकी घरची ठीक ना. घरचे ठीक आहे होय चालत चालते.
मग कधी येतोस.
येतोय की आता आज तारीख किती आहे
आजतारीख सहा.
सहा मग मी नऊला येईन काहीतरी नऊला येईन नऊ ला. त घडून कामं झाली क येतो चालत ठीक आहे.
चालते का
ल सलते आहे
बर बर चालते ठेव काय मग करतो तुला उद्यापूर्वा परत
बा
चालते चालते ठीक आहे ल बाय बाय
बाय बाय
हम